येतोय आवाज
हा हा माझ्याकडे थोडं नेटचा इशूत आहे नमस्कार नमस्कार मग काय म्हणत अजून हो का तुमचं कसा असं दिवस घराच शेड्यूल
दिवस भराच शेड्यूल काय आपलं सकाळी लवकर उठायचं. चहा पाणी करायचं अ आणि मग काय स अंंघोळ पाणी करून स्वयंपाकाला लागायचं जेवण बनवायचं सगळ्यांच सर्व जेवण बनवल्यावर मग आपल्या आपल्या कामाला निघून जायचं बाहेर हा मग आठ नऊ तास बाहेरच मग आठ नऊ तास बाहेर घालून आलो का मग परत घरातलं आलं का संध्याकाळच स्वयंपाक कपडे वाळत घालने हे
हो बायकांचे काम बायकांना सुटत
हो बरोबर तुमचं कसं असंत शेड्यूल
आमचं मला पण सकाळी लवकर उठावं लागतं मुलं लहान आहेत माझी. दोघांना आठ ला गाड्या येतात घ्यायला मग त्यांचं शाळेच आवरून द्यायच टिफीन बनवायचं आमची जॉईंट फॅमिली आहे त्याच्यामुळे सगळ्यांचे डब्बे ते द्यावे लागतात मग लेकरं गेली की परत आवरत बसायचं, कपडे भांडे. दुपारी थोडा आराम करत असते, परत पोरं आलं की त्यांना जेवायला दे बारक्याला चारत बसावं लागतं, परत ट्युशनला पाठवायचं मग संध्याकाळी चहा पाणी करून भांडे ते घासायचे, परत लवकर स्वयंक करतो आम्ही सहालाच लागतो स्वयं पाकाला, सातला जेवणं करतो आम्ही अ अ आठ आठ उठल तवर आम्ही फ्री झालेलो असतो.
बर, अरे वा!
म्हणजे नंतर फ्री होतो, माह्य कस मुलांचा अभ्यास पण घेता येतो ना. आ म त्यामुळ आम्ही लेट करत नाही. मग थोडाफार अभ्यास घ्यायचा, साडे नऊ, दहा वाजता झोपी जात ते. मी सकाळीला लवकर उठाव लागतं म. हुम्म आता अशातच थोडा लेट व्हाय लाग लय हे कॉलमुळेच, नाही तर लवकर झोपत असते मी. हा हा, माझं थोडं काय होत कधी तरी नाहितर लागतच नाही तयेत काॅल म्हणजे खुप प्राॅम्लेम एताएत. रेंज मुळ जेव्हा जेव्हा कॉल अ म्हणजे लागतात ना, तेव्हा असं वाटतं जास्तीत जास्त त करावेत तेवढेच.
बरं हु, तुमची आवडती भाजी कोणती हाय?
बटाटा, बट
हो का कशी बनवता तुम्ही?
बटाट्याची भाजी, ते बटाटा उकडून यल्लो कलरचा असतो ना ते पण आवडतो मला किंवा म नुसत्या आपण ज अं वेफर्स कशे कट करतो, तस कट कराय च न तव्यावर नुसतं जिरं, मोहरी टाकून ते फ्राय करायचे नुस ते आणि त्यामध्ये मीठ आणि चटणी टाकायची आणि कोथंबीर. हा ते बटाट्याच्या चकत्या म्हणतात ईकडे. ते पण मला खूप आवडत आणि आपला येल्लो कलरचा शिजवून तो नाही का आपण करतो, डोसे सोबत तो पण खुप आवडतो. आणि मला बटाटा इतका आवडतो ना, म्हणजे कशातही मला बटाटा आवडतो. भाज्यांमध्ये पण, अ नॉनव्हेज मध्ये पण टाकत हो ते पन आता लग्न झाल्यापासून टाकत नाही.
बरं.
ह आम्ही कोकणात राहिलेलो आहे ना मग मग कस हाय, प्रत्येक भाजी मधे बटाटा हा असतोच, तिकड कडतात म्हणजे नाॅनव्हेज खातात जास्त, पण कडधान्यामध्ये कंपल्सरी बटाटा असतोच. म ते मला पण सवयच लागली होती, मग ते लग्न झाल्यावर सगळे हायला लागले, म्हटल अरे नॉनव्हेजमध्ये पण बटाटा टाकते, मग मी आता सोडून दिलं ते बटाटा टाकण. आणि आता होतय कस, मला एकटीला जे आवडत ना. तर ते नाही ना, आता जे सगळ्यांना आवडतं ते करावं.
बर बरोबर-बरोबर नाही म. माझं मात्र आवडतं जेवण म्हणजे, आंब्याच रस, पुरणपोळी. रशी भात, आणि अ हे आपलं तळण. तळण हा हे असं आम्हाला मला खूप आवडतं आणि आम्ही. सना-सुदीला करत असतो आम्ही ते. म्हणजे आंब्याच्या दिवसात आंबे, आणि इतर वेळा मग खीर असत. ते आपली तांदळाची खीर किंवा मग ते. कधी-कधी शेवायांची पण खीर बनवते मी, हम्म ती पण छान होती. तांदळाचे काय तांदूळ थोडेसे भाजून घ्यायचे, बारीक करायचे. आणि ते काय थोड पाण्यात शिजून घ्यायचे, आणि नंतर मग थोडेशे- शिजले का मग दूध टाकायचं.
अच्छा हा.
आणि अ. खोबरं वगैरे पण थोडं बारीक करून घ्यायचं आपलं मिक्सर मधून छान बारीक करून घ्यायचं. हा किंवा मग किसलं तरी चालतं खोबरं. वरून टाकायचं खोबरं वेलची टाकायची हं जायफळ टाकायची. थडं जायफळ पावडर..
हा हा हा हा.
मुख्य म्हणजे हा साखच विसरल तर काय उपयुक्त खिरीला.
मग खीर कोण बनणारच प्रारीला नाही आमच्यात पण. मम्मी करायची बर घा पण ती काय करायची मग तांदूळ जे आहेत. ना ते थोडे अ पाण्यात भिजत ठेवायचं.
हा.
ठेवायचे आणि त्यातच काजू बदाम पण घेत टाकायच्यानंतर ते मिक्सर ला फिरवायचे. आणि त्याच्यामध्ये मग हा मग. ते दुधामध्येच ते सगळं टाकायचं मग ते ऑपऑपशी जायचं. त्यामध्ये ओलंख वपररी जास्त टालयल.
हा हा हा किंवा मग ना असं पण करत बरं किंवा मग आहे ना. भात बनून घ्यायचा भात बनवतो ना आपण नेहमीच. तसा आणि थोडा भात काढून तो मिक्सर मधून बारीक करायचा थोडं पाणी टाकून..
हा हा.
छान होते अजून म्हणजे चव पण खूप छान लागते त्याची. कारण तो एकदम छानपैकी शिजलेला असत ना तांदूळ.
असं आहे का मी नाही कधी ट्राय केला मी तसच ट्राय के आमच्यात तस. ते करतात शेवयांची किरती असतात.
हा हा बरं.
ते एक लापसी म्हणतात माहिती का तुम्हाला घवाचा शिरा.
हा हा हा माहितीय हो.
हा ते एक जास्त करतात आमच्या. गुळ टाकून हा लापसी एक असते आणि आमच्यात म. पित्रे एक असतात बघा तेव्हा एक गव्हाची खीर असते तिथं लोईित छान लागते मला खूप आवडते. हाे पाण्यात. काढायचे ग ओो मिक्सरला फिरयचे आणि नंतर ते कुकरमध्ये. लावायचे लो त्याच्यामध्ये खोबरं ऍड करायच. नंतर मग गोळाचा काय करायचा पाक करायचा आणि ते गहनाच चांगले शिजून घ्यायचे आणि मग त्याच्यामध्ये ते गुळाचा पाक वतायचा आणि नंतर मग. त्याच्यामध्ये बडशोभ भाजून बारीक करून टाकायची जायफाळ टाकायची वेलची टाकायची. काजू बा वारमा वरून तूप टाकायच खायचं.
हा हा.
छान होते बर का म्हणजे पित्राला असतेच त. अ.
हो का ह हो. हा नाही आमच्याकडे पित्र्याला पण असं. नेहमीच स्वयंपाक अस म्हणजे हेच आपलं रशी भात. अ कढी असते वरण भात म्हणजे सगळं आपण जे खातो ना वर्षभर. तेच ते पित्रांसाठी म्हणजे ते एकच दिवस. न जातात अस म्हणतात ना तर त्यासाठी ते सर्व पदार्थ करायचे असतात. म्हणजे त्या एकाच दिवशी असं ह म्हणजे वरण भात कडी.
वण पण करात पण ह खीर असते आणि अज एक त्या बेसनाच्या वड्या असतात भागात ते एक असत आळूची वडी वगैरे. आवळचीवडी पण असते नुसत ते बेसन नाही का घट्ट करायचं.
उर्जा
हा ते पण वड्या असतात आणि दुसर्या बेसनपिठ्याच्या पण वड्या असतात बघा. आपी सोबत खाण्यासाठी ते एक आहे बघा आ.
हा असं करतात आणि असं रोजच्या जेवणात तम्हाला खिचडी खूप आवडते. खिचडी करतो आम्ही बऱ्याच वेळ.
आ स.
हो. खूप छान होते म्हणजे ते बनवली ना आम्ही आजूबाजूला पण त्याच इतकं सुंदर दरवळ. सुटतो ना का माझ्या एक दोन मैत्रिणी आहे ना त्या पण एक दोन वेळा. आल्या होत्या घरी त्यांना जस्ट म्हणजे तयारच होती म्हटलं घे ग.
हा आणि कशा आपली भाताचीस ना कि सरी.
त्याच्यामध्ये डाळ टाकून ना.
दा हा हा हा तशी आहे का.
मग डाळीशिवाय मजाच नाही ना. डाळनी किती चव वाडते ह. सगळ्या प्रकारच्या नाही मुगाची तुरीची किंवा मग फक्त मुगाची. टाकली तरी चालते.
हा मम्ही पण फक्त मुगाचीच टाकतो पण ते डार्क हथडीमध्ये नाही का मसुराचे असते. थोडी चण्याची मुगाची तुरीची सगळे मिक्स करून डाळ खिचडे.
हा नाही मग आपल्या नेहमीच्या खिचडीत. काय आपलं हे.
मुगाची डाळ असते आमच्याकड पून मुगाची डळ असते.
हम्म कांदा बटाटा परत. गाजर म्हणजे असेल घरात तर वाटाणे. शेंगदाणे असं सगळं टाकून हा. आणि मसाला पण आमचा खूप. खूप छान असतो ना त्या मसाल्यामुळे एकदम चवी येऊन जाते छानपैकी असं
हो आपल्या मसाल्यांवर पण असतय बरं का. त्याने चव येत हो हो तेवढा आहे आणि प्रत्येकाची मसाल्याची चवळी वेगवेगळी लागते मसाला का.
हा काळा मसाला.
हा म्हणजे मी बघितलेले आमच्या सासूबाईच बनवतात बरं का मिरच्या आहेत ना. अ आणनून त्या्या अशा भाजायच्या आणि सगळे खडे मसाले नाही त्या. े ते बरेच प्रकारचे असतात ते पण अस तेलामध्ये थोड फ्राय करून घेत. आणि जास्त धणे घ्यायचे आणि खोबरं आणि धणे आम. जास्त घेतात.
आम्ही पण तसच करतो ह्.
खडे मसाले असतात ते प्रमाण ठरलेला असत एक किलो मिरचेला किती मग ते दुकानदार देतो त थोड कलर येण्यासारखी बेडगी मिरची एक टाकत तस ते सगळं भाजायचं नंतर मग कुठून आणायचं
हो हो
तसं करतात का. आमच्या हो हो खसखस पण ऍड करावी लागते. परत ते वा वाळलेला कांदा
हो.
सुद्धा तळून टाकत अस
हा काही काही लोक टाकत काही नाही नाही टाकत ते.
हा आणि आमच्याकड मसाला करायचा म्हटलं ते उन्हाळ्यापासूनच ते कांदा चिरायच. वाढवायचा आणि ठेवायचा ते स्पेशल मसाल्यासाठी. ते घासू नको आता.
हा.
तेज्यान चिवड्यांमध्ये मीठ टाकतात. माझ्या मम्मीच्या इकडे चिवड्यात असतो बघा. बिर्याणी मध्ये, चिवड्यामध्ये असतो.
बर. नई छान लागतो तो, चवीला एकदम छान वाटत तो.
तळळ्यावर तर किती छान ना वास पण छान येतो त्याचा आणि चव पण भारी लागते. हम्म चला तुम्हाला बोलून छान वाटलं. थँक
तुमच्याशी बोलून छान वाटले, धन्यवाद.